हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां बोल .
हां लागला आता.
तेच ना आणि माझ्या कडनं खर लागे ना झालय जाम हे . तुझे कॉम्प्लेट व्हाय लागले.
म तो कम्प्लीट झालायं ना टाके कि आता.
कम्प्ली करून तीस कॉल आहेत. पंधरा पुढं जाय पाहिजे कारण मला पण एकशऐंशी झालं नाही.
मग आणि ते एक दोन एक दोन दिवस बघ कि वाट बघून होतंय काय?
तर मी दोन वेळा काल सरांना मेसेज टाकला पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून टाकला परत नंतर ना मी सरांना म्हणजे सरांना मेन्शन करून आणि रिप्लाय टाकला परत तरी पण सर बघून सुद्धा रिप्लाय दीयना झालय. हा टाकलाय काल बघितलं नाही बघून सुद्धा सर रिप्लाय देइना झाल्यात.
मग आता कमप्लीट झालंयस म्हणून टाकू क काय करत्यात बघा पाहिजे.
माहितच आहे ह्या तीस टास्क शियावू कम्प्लीट होत नाही आणि
झालं तर झालं पुढचं तरी येईल.
होय . . . आता काल पो . हॅलो.
हॅलो.
ह अगं काल गेलतीस. नाय आई फोन केलीस . ताक सगळं त्यामुळे मग मित्र म्हणजे . अरे सर सांगणार होते मग आणि फोनवर बोलत बसतेस. म्हणजे नंतर करतो फोन.
होय.
आ नंतर न करायचं म्हणलं तर मला घर घरला जायला सात वाजले काल. सात वाजता घरी गेलं मी काल.
आज रिझल्ट घेऊन घेणार आहे.
लिहिलीस माझं?
लिहलंय आता पुन्हा साईन घ्याला पाहिजे की असं ते सर गेल्यात . तुझं ते पैसे देणार होतेतं बघ त्यांची ये हे झालंय की रिटायरमेंट झालं म्हण
असं खरं मी फोन लावत्या तेव्हा म सर म्हणल्यात लॉगिन व्हायचंय लॉगिन व्हायचंय असंच म्हणय लागल्यात की.
तर त्यांच्या जागी दुसऱ्या सर आहेत आता.
होय जाऊन विचार तिसी सराना मग?
काय विचारू
एबीसी म्हणजे टी वाय कम्प्लेंट झालं म्हणाव आणि एबीसी येणार आहे परत म्हणजे पहिला हप्ता आला आहे एबीसीचा दुसरा हप्ता येणार आहे म्हणून सांग त्यांना तो आलाय का चेक करायचं म्हणावं मग नाव विचारलं तर माझं नाव सांग तिथं नाही तर एक काम कर मला कॉल लाव आणि मला कॉल
हा चालतंय कि
आधी विचारलं ते बघणार तर बघा आधी कन्फर्म कर आणि मग मला कॉल कर.
हा हा
आधी विचार सरांना कुठं? काय काय म्हणतात बघ
मग
मग मला कॉल कर बघूया मग कारण जर समस्या तात्पुरते आले असले तर काय माहित आपल्याला आता.
का माहीत आता?
हा मग म्हणूनच म्हणालोय तात्पुरते आले असले तर आपल्याला काय माहित नाही त्यामुंळ आधी कन्फर्म करून घे तेच सर आहेत का तात्पुरते आल्यात ऍडमिशनसाठी पोचलीस का नाहीस?
राणी बागेकडे तिकडं काय करायला गेलीयस तेवढं तिकडं
ये बस चालल्या तिथनं
अजून बसमध्ये हायस व्हयं
होय
मला वाटलं उतरून चालत चाली तरीच म्हणलं खडखडा आवाज यायला लागलाय. आम्ही आलो बाई
आणि काय
गुड मॉर्निंग चालतंय बघ सरांना विचार मला कॉल कर.
हम्म काल काय झालं तुला?
सांगितलो कि वेळ झालंता काल जायाला. तु विचार सरांना सांग म्हण काय ते कॉल करणार सरांच्या तिथं गेल्यावर ठेऊ का